हॅलो
हॅलो
हॅलो हा आवाज आला काय
हो हो येऊन राहिला नावा
बरं बर झालं नाही का मग तुमचं
नाही ना ते होऊनच नाही राला रिफ्रेश करू राहिली पण होऊनच नाही राहिलं
नाही काय
नाही काही येऊनच नाही राहिल त्याच्यावर
येीन येईन
हा
ह मी अशेच पाहिला ना
हा
हो पाहिला तू उद्या तू बोलावल का सरन
उद्या असं जायल
वेलकम टू काय माह नाही म ट स्मॉ टास्क्स ऑन युअर फोन अँड अर्न मनी वेन वर्क इज अवेलेबल डबलवर माय मीटिंग वर लक्षच नाही मला टास्क्स लाईक रीडिंग अ सेंटेन्स अलाउड ऑर टाइपिंग वॉट यू हिअर फ्रॉम एन ऑडिओ रेिकॉर्डिंग ऑडि टस् वे यू ला सटन ऑबजेक्ट ऑन एन इमेज
बरंच झाला आज गेली नाही मग आता आग आज जाो अदिक उद्या जाण उद्या की परवा काय नाहीत पण मला अस वाटत उद्याच टाकेला सरन
स काही माहित माल तारीखेवर लक्षच नाही मग डबल टाकला असशल सर नकी मीटिंग कधी आहे कधी नाही मा त्या्याच्यावर लक्ष नाही मालं ए युर फोन नंबर इन द बॉक्स प्रोवैडड टू क्रियेट अन अकौं यू वल रिसीव एन ओ टी पी टू कनफर्म इफ यू हॅव्ह यूज द कार्य ऍप बिफोर नाही ना काढलच नाही ना अजून
हो काय ते मॅडमला दुर्लक्ष करू राहिल्याव आता इकडे हम्म
आपल्या आपल्या याच्या म आता किती फोन लावले पण त येऊन नाहीत राहिल्या
त नाही इकडे आली की मला फोन लावत बरं हम ममालय गट
माला बटाचंगाच जरा पकड राहिल ना
जर असच राहिलं तीन चार महिन्याचं पण लिहूनच नाही राहिली
नाहीय का
नाही ना
बर बरं सांगतो मग मी आले की हो
हम्म
लावतो सांगतो आता तर ते ट्रानेक् शिक्षण आलं माय गोटाईचं ग्राम संंघाचं लोयस काताईबाई
आता तर किती ओकात येऊय आपल्या भोवती
हो ना बाई पहा ना
का गटाचे रेकॉर्ड आहेत ना बरोबर एकाही गोटाचा आपल्याला माैती नाही काय आहे कसा आहे तो अ पहिले पहिले तर आपण पैसे नाही भरल बँकेत सगळे म्हणजे वाटूनच घेतात म्हणजे घेत जात बाया बँकेत टाक जातात हम
मोबाईल नंबर सांग रे मला मोबाईल नंबर लाक्ष पक्षात तर सांग मली येई इकडे हां बोला
हम् काही ना काही कराय लागेल बा आता त्याच्यात ऍडजस्टमेंट हम्म
तिरायणव त्रियात्र सव्वीसळीस शेचाळीस त्रेचाळीस शण्णव त्र्याण्णव आठ त्र्याण्नव ते्रेहत्तर च्वीस त्रेचाळीस पुढे ते अर्धा पाट आहे बरं थांब मग नंतर करतो. हा सांगा आणखी काही
का नाही प म ते शीतल चालता बाई कोण संदीपच्या बायको जा
कोणाचा? हो मला सांगी ते सांगे मले इंगळे काकूले केलता म्हणे फोन, हम्म हम्म हा हा
हा
ह मनोरमानंतर ब्लॉकच मारली माझ आयडी
हो का?
हे ॲप कार्य अँप
हा ना हा ना
म म्हटलं लावतो फोन त सुमनलेला आलता त सुमन वावरात होती
त्या आमच्या माझ्या जेठा नीला नाव त्या इचं चालू आहे.
कोणाचं?
मला जट
मला नंबर असत नाही पाठवले तुम्ही मला नंबर असत नाही पाठवले तुम्ही! हो नाहीळखच नाही पा पाठवला आणि तूही नाही पाठवला मला नंबर पाठवा मी करतो लावतो फोन ते येईल.
कस आहे त्या बुवाच्या विचारां ते या त्याच्यान मग म काही पाठवला नाही तुला तो मला जोड नंबर
बरं बरं ठीक आहे मग राहू द्या.
त्या प्रमीला काकूचा पाठवतोय एकापरी मी तुले
हो काकूचा पाठवा
हा त्याचा पाठचून सार कााल ला सारीकााले
सारी काचा सारी काना करेला आहे का
ह सारखाचा नंबर आहे का तचाा
हो सारिकाचा नंबर आहे ना तुम्हीच देलता
सारीखालेलाव सारीखाचच होईल आहे
बरं बरं लाव तु म्ी सारी काल लावतो
ठेव हम्म
ठीक आहे ठेवा मग हां ठेवा